पप्पा या नाहीत काय म्हटलो?
आलेलीत गं.
मगं?
परत आणि आता गेल्यात काम आहे थोडं
हम्म हम्म.
तेच मगापासून झाला असता आणि दोन, तीन कॉल
तेच की तुझ पण झालं असत माझं पण झालं असत माझं पण पप्पांच्या फोनवर फोन करायच राहिल्यात
उद्या काय आता जम य अगं त्याच्यासाठी मग उद्या गप्प अकराला गेले तर आपण
का आणि काय झालं?
म्हणजे अकरा ते बारा बारा एक पर्यंत चालते गं होते कि तिथं काम आपलं
हा.
मगं दोन ला क्लास उद्या विचार सरांना म्ह करायला पाहिजे म्हण कारण सोमवार, मंगळवार, बुधवार सकाळचं ठेवलेलंत कि क्लास मगं आता उद्या कितीला घेतात काय माहिती?
काय माहित बाई ना मला काय समजना आता हि म्हणालागल्या येणार आहे की अर्पिताचा कॉल आला होता मगं जेवण येणार आहे काय म्हण काय??
जेवण घेऊन येणार आहेस काय अस विचारायचं असल डब्बा डब्बा बांधून ने अणार हायस काय
हा अण्णा काय म सांगतो बघं
दहा ला जायचं पाच ला यायचं म्हटल नको
फालतू प्रश्न विचारतपरी
ह. असू दे गे समजून घे तू.
हम्म. ग्रुपला पण मेसेज केले खर बाकीचे काय बोलल्यात काय बघ.
कशाला कोण बोलल? नाही बोलना घे येतत आपणच सगळे.
ग्रुप काढलाय कशाला मला लई राग येतोय मग-
तू बोली एकटीच सगळे ऐकत्यात.
कोण येणार नाही सगळे विचारू-
या सा अ सरिता आणि सिद्धार्थ न सांगितलं.
तेच की बाकीचे बाकीचे कोणी येणार नाही सग विचार-
आणि मी पण सांगितले बाळ.
कुठ काय मना लागलोय मी?
मनाने बोलशील. येतील कि ते सोडत त्यांना गरज असेल तर
गप् कि जरा अस काढतोच आम्ही सगळ्यांची-
तू कशाला एवढं टेन्शन करून घ्याल्यास.
टेंशन ना मगग-
हा.
मग काढायचच कशाला ग्रुप मंथन न का नाही सिद्धार्थच्या आय एम इन ला- थमसप केलाय.
ह हमम.
करायला काय होतंय मी येणार आहे म्हणून.
तेवढं त्यांची बोट दुखत असतील मेसेज करताना. म एक सिम्बॉल पाठवायचां आणि निवांत.
हम् ब शायनिंगच मारतात लय.
तू मारू देेत की.
सरी काय मेसेज करायलीया- दहा ला येणार ना मगं म्हणा लागल्या-
हम्म. अगं पण थांब जर आपल्याला क्लासच बघूया की या.
पर्यंत ये. ए सोड बाई दोन वासता जायचंय तिथं.
दोन लाच जायचं म्हणते.
आणि कोण येत नाही काय विचार तू. तुला बॅग जाता येणार नसेल आता.
होय. नंतर बघतो की.
हम्म बघ.
आणि काय म?
काय नाही बाई.
काय आणलीस की नाही ग मला गोव्यातन?
काय आणू मी स्वतःलाच काय घेन तुला काय आणू? अ ते ते हे काढलय अं- गोव्याच आठवण राहावं म्हणून सिम्बॉल एक हाय आता ते. ते फ्रीजला चिटकवले दाखवतो तुला फोटो पाठवतो काय? लय छान आहे मला लय आवडलेलं ते.
हा.
टाकते ग ह फ्रीज ला.
हां हां
फोटो काढतो आणि सेंड करतो थांब तुला फोटो पण साजरे येतात माझ्या फोम म
कसं तर युगत पाठत
हा छानच आहे ते दिदी नको म्हणाल दिदी नकोम हणालती ये
हा
कोणा आलती घेऊ नकोस वेदी का वेदिका आणि मग मी घेतलाव की दोन सेमच अंजुना बीच गोवा असलेली तिच्यावर मावशीची मुलगी पण बघणारती आमच्या पाठवले बघ नंतर न
पाठवतो ग
पाठवतु की
हा भघतो घे
हहहहहहहह
सॉरी सॉरी
होय जे घेतल्यासस काय जरा
घ्याय नाही ग जेवण कमी पडेे जेवणाचा टाइमिंग झालाय ना या अगं अगं काय का ग कुठलं गाणं णं लावलेलीस
सरीने लावल्या इंद्रधनुष पडलय कसल दिसाय लागलय बक्की
कुठे त्यांच्या गावात
हम्म भारी दिसायलय येर्नाळ लिहिलय तिथं वरती
आता जरा असं होत नाही पाच वाजता पाऊस
हम्म काय पाऊस पडना गे बहिना
होय उगंच आल्यासारखं करतय आणि परत जातोय
होय
खुळ्यावानीच करतोय पाऊस तर
हम्म
आणि काय मग
कायच नाही बघ आता
काहीच नाही
हो आता झालं सगळं फिरून
आता गप्प
गप वगायच गप कॉलेजला जायचं
ला्स ला जायचं
क्लास ला जायचं
तिकटच्या क्लासला जायचं आणि गप घरला जायचं
गब घरला जायचं
हे अगावपणा करायचं नाही
हम्म ल अगा पणना करायचं नाही काय करायचं नाही
हम्म दिदिला सांगितलीस का नि तर हे काय काय झालेलं रामायण महाभारत
कधी सांगू बाई
का हा भेटायलाच नाही ना तू गेलेलीस
हम्म रात्री आलेली ग ती
हां हां
मग कुठं सांगत बसू हच्या समोर
हा असू दे घे निवांत सांग मनस
काय सांगतेस बाई सोड तिकडं काय हे सारखं सारखं बोलत बसायचं
सांगायच ना असस
कंटाळा आलाय यांच्या सगळ्यांचा
मग काय करतेस आता
विषय डोक्यातनं काढणा सारखं सारखं बोलायचं नाही तीच्याबद्दल
हम्म असू धेघे ते हिला सांगितलीस काय ह् शिवानीला सांगितलीस का काय?
काय?
तूझंच आहे उद्या
चांगलं बाई ढिग फोन केलती मला तिलाच केलतो तुला करायच्या आधी तिलाच म्हंटलो जरा शांत घे मला काय म्हणती या माहीत आहे ह् पिडतिया बाई पोरगी लई काय करतिस आपल्यातलंच आहे म्हणून आपल्यातलंच आहे म्हणायचं गप्प बसून ऐकून घ्याचं मला काय म्हणते माहिती आहे उद्या लगेच जायचं मग मी म्हंटलो तुझं काय काम असलं तर तू राहा उद्या काय मी पेमेंट करणार नाही फक्त फॉर्म घेऊन येणार आहे आणि सब्जेक्ट बघणार आहे म्हंटल मी आणि मला म्हणालती कुठे यात्रा आहे काय म्हणालंती बाई
मेसेज वाच्याय नाही काय मॅडमनं फक्त मंगळवार बुधवार दोनच दिवस दिली
बघ कि बुधवारी जा म्हणालती ती म्हणालती गं म मी म्हंटलो तू थांब आम्ही जाऊन येतो सब्जेक्ट तेण अजून बघायचं आहे म्हंटलो का
हा
ते आहे नाही बाई मी काय नंतर येणार नाही बाई मला नंतर समजत नाही माझं वेगळंच पडते मी येणार आहे उद्या मग तेच सांगालोय नव्हं इकि नऊच्या बसन म्हणून सांगितलो मी तिला मग हा हा म्हंटली
काय नव्हंच ते.
पाहिजे हिच्या म्हणण्याप्रमाण जा म्हणं याव म्हणतीया गं
ह् हम्म तिच्या्या सावडीत
बघं की इथं काय ठेवलं.
कुठं तर ठरवली असेल जायचं फिरायला
हम्म निसता हिंडत असतीया गं ती
काय आता कधीची गं
बघं की अंधार झाला गं सगळी झोपल्यात आमच्यातील
झोपल्यात तू एकटीच बसल्यास काय बघ तवनी
होय इकडं पाटीमागं येऊन बसलोय.
हम्म हम्म
अचानकच लाईट गेली गं
टॉर्च लाव नाही तर मेणबत्ती घेऊन बस
हाय नव्हं दोन फोन आहेत हातात,
हम्म माहिती यायचं पाठीमागन भूत
तू थंड घे नाही तर फोन पळ कट करतो बघ
नको नको बाई कट करू नको येत नाही घे ह्
किती झाल्यात गं फोन तुझं दहाच झालं?
दहा आत्ता दोन झाले
नव्हं हे नव्हं गं
हा तेच कि दहा
दहा झालंत व्हंय फक्त म अजून लई करायचे आहेत कि विषू तुला
तू तुझे किती झाले?
माझ वीस झा वीस का एकवीस झाल्या वाटते
हा
अजून करायचेत मला
हम्म
दिद्दीच आमच्या राहिल्यात ग दिद्दीच अजून कायच कराय नाही
होय कर्शील घ नि ग
काय करू दीदीचा काय करूचं काय करूकीच कराय पाहिजे की तिला वेळच नाहीये
हम्म संध्याकाळी आल्यानंतर ग
हम्म आता उद्या करतो म्हंटल्या सकाळी मम्मीला मम्मी सोबत बोलतो म्हटल्या
हा
हम्म तुझं आत्ता दहा झाल्यात म्हंटलंवर म अजून लैकी ग आता ह्याच्यावर झालं
ह
तर पंधरा होत्या पंधरा पंधरा पंधरा दोन तीस अजून पंधरा कशावर करणार मग
मग तेच की एक दी दी ला फिक्स केलो आहे
बंददी
दीदी हा
होय
होय
ह बोल बोललीस आहे
नाही बोलायला मम्मीला सांगायला सांगित गेल सगळं मग मम्मी म्हणते मी काय बोलू मी म्हंटलं असं बोलत तेच तेच रोजचं बोलायचं तुला नाही जमलं तर मग दोन बोलायचं काहीतरी दोन काॅल मी बोलतो बाकीचे मम्मी बोलते की असं आणि वैष्णवीला एक सांगून ठेवलय
हा
तिचं पण एक्झामच म्हणजे एक तारखेपासून आहे ते एक्झाम वाढत
हा
ती आल्या तर सुटते त्यांना अभ्यासासाठी
हम्म
तरी पण म्हटली बघतो वेळ काढून बोलतो गे म्हटल्या बाई
हम्म हम्म
तासभर तरी लागतय म्हटलं
हम् ह
थोडा वेळ काढ
हम्म
बघूया म्हटली
परत कर फोन लगेच